हॅलो? हां बोला ना. तुमचे, तुमचे किती कॉल झालेत आता?
माझा दुसऱ्याचये हा तुम्हाला.
हो, मग आपण एका व्यक्तीला पाच करू शकतो, काय प्रॉब्लेम नाहीेये.
हो, बघू म्हटलं, अजून नवीन, नवीन होतील ना. नाही- आज थोडासा ना मला खूप त्रास झाला पोटाचा, त्यामुळ मी ये ना झोप- पुन घेतल, ऍक्च्युली ते सिजेरियन सारखं ऑपरेशन आहे आणि आतमध्ये बरीच- जखम ये.
हो ना एक- म्हणजे म्हणजे बाईचं अस्तित्वच त्याच्यामध्ये तेच काढलेलं ना हो तुमच.
हो आणि ते कसं झालं ना, आधी गाठ पण होती मला- आठ वर्षांपूर्वी आली होती, तेव्हा मग ते क्युरेटीन वगैरे केलं होत, पण- परत आली, मग विचार केला की, हे जर- आठ वर्षांनी झालं म्हणून ठीक आहे, पण सारखंच वर्षांनी, सहा महिन्यांनी झालं-
व्हायला लागलं तर. हो.
मग आपण काय करणार, त्यामुळे मग म्हटलं की- आता तस ह वय चाळीशी चाळीशी पर्यंत आलीच आहे. म्हटल ते एकदाचच होऊन जाईल ना.
हो मग काय तर, पण काळजी घ्या आता खरं म्हणजे लय- करू नका ओझं वगैरे उचलू नका.
हम्, तेच होतय, थोडंफार जरी उचलण्यात आलं ना- किंवा असं जास्त वेळ बसण्यात आलं की त्रास होतो.
तेच म्हंटल, तुम्ही लगेच कसं काही जॉब चालू केलं? तीन महिने तरी जरास रेस्ट करशीला ना?
अऍक्च्युली कसं झालं ना ताई, माझं प्रायव्हेट आहे ना, म्हणजे शॉप- आहे ना, तर एवढी सुट्टी कोणी देणार नाही. आणि मी सिंगल पेरंट असल्यामुळ हो सिंगल पेरेंट असल्यामुळे थोडंस मग असं वाटत तेच नां की, आर्थिक बाजू आपली कोण सांभाळणार
कोण संभाळणार?..... हो.... ओके- ओके- ओके -ओके
ऑफिस ला शॉपमध्ये पण काल ते तिथे दुकानात पूर्ण वेळ बसून
हो नाही बा तुम्ही जॉबला गेलात ना शेवटी आहे बघा कींती जरी असलं ना ते त्यांनी त्यांच काम करूनच घेणार ना त्यांना म्हणजे आपलं दुखण्याशी त्यांचा काही संबंधच नसतो ना हो, ते समजून घेणारे घेतात
आणि थोडस वॉशरूमचा पण इश्यू झाला मग ते खूप जास्त वेळ तसच बसून -बसून आहे ना त्या टाक्यांवरती खूप ताण आला. मग ते खूप सुजलेत. मग मला काल संध्याकाळी काही हालताही येत नव्हतं. आजही दिवसभर काहीच काम नाही केलं, मुलांना म्हटलं, तुम्ही करा नाही इथ तसंच राहू देत. मला त्रास होतो मी काय उठत नसते.
नका हो म्हणजे खरंच सांगाते अजून थोडे दिवस कारण की ते अजून ओलच आहे ना अजून कव्हर झालेलं नाही, तीन महिने तर तुम्हाला कव्हर होईला लागणार ना, कारण आतून ते त्याच्यामुळे ते जखम तरी भरायला पाहिजे
हो ना.... म्हणजे ते तर थोडफार दुखणार, पण जे टाके आहेत ते जरी थोडेसे क्युअर झाले, बरे झाले, ना एवढा त्रास नाही होणार आहो.
नाही होणार, हा मग तेच म्हणते मी कारण की सात पदर म्हणजे सात लेयर असतात ना ते हे करायला हे ओपन करत हो मग, ते जखम लगेच नाही ना मग एका महिन्यात भरू नाही ना करू शकत
हम्म.... आणि आतमध्ये पण बरेच आहेत अहो टाके मग ते खूपच त्रास होतो हो आणि ते जरी समज आपण रिक्षा वगरे गेलो तरी पण ते कस की सकाळी उठून धावपळ करत सगळं करायचं मुलांचे डबे आपलं डब्बा बाकीची आवरा-आवर मग त तणच.... पडतो शेवटी पळपळ- पळपळ होते.
नाही तरर काय? आणि घरचं तेच की घरात घरातलं करायचं परत बाहेरचं म्हणटलं की जरा होतं लोड ते मुलगी थोडीफार करते ना मदत की नाही करतये
करते- करते, पण तिचं एक कसं ना शाळा आणि ट्युशन त्याच्यात ती आठवीला
हो लहान आहे ना ती...., म्हणजे तिच्यावर पण जबाबदारी पडण्यासारख नाही आहे ना पोरगी
हो ना म्हणूनच मग खूप त्रास होतो., आहो... म्हणजे कधी -कधी तसं बसवत नाही
आई ना.... मग तुमचे म्हणजे तुमच्या मम्मी ना आणयचं इकडं मग थोडं दिवस
तिला आणलं होत पण पप्पा एकटे राहतात ना माझे तिकडे
हा मग नाही त्यांना पण या म्हणायचं इकडच ना दोघेच असतात तर
तिकडे पणं भाडे करूं वगैरेेत नां मंग त्यांच पणं थोडीशी जबाबंदारी असते
हम्मं नाहीं म्हणजे थोडे दिवसं जरां असं तुम्हांला हे कव्हवर होईपर्यंत नां यांचा हां त्रांस कायं असतों आम्हीं अवय आमच्यां पणं माणं माझ्यां आईचं काढलेलं आहे नां त्यांच्यामुळे माहिती आहे केवढ त्रास होतों नां म्हणूंन म्हटलं बाकी कायं नाही आहे म्हे म्हे डलिव्हरी झाल्यासांरखंच असतं एक प्रकारचं मंग थोडक्यात म्हटलं तुम्हीं कायं पणं बोला
माझी मुलंगी झाली तेंव्हा एवढं नव्हतं जपूंन जपूंन सगळं केलं
नाहीं हो म्हणजे बॉडीतलं एक पार्ट काढणं इतकं सोपं नसते नां
हो नां म्हणजे माझी मुलंगी झालीं तेंव्हा पणं मी पांचव्या सहाव्यां दिवशी कामांला लागले होते रात्री सगळें झोप वरती वगैरें कामं करायची मी गपचुंप मध्यें भांडी घांस कपडे धूऊ हो
फॅमिली होती
नाहीं म्हणजे माझी आई एकटीचं करणांरी लेडीज घरांमध्ये मंग ती ती सगळंच बघायचं म्हटल्यांवरती संध्याकाळी ती जेवणं झालं की झोपूंन जायची मंग सगळें झोपले की मंग मी उठूंन भांडी घासांयची कपडे धूव्हायची आणि हे मी दिली मुलंगी झाल्यांवरती हो सातव्यां आठव्यां दिवशी हात आपटयांले लावतात
बापरे बरंच स्ट्राग म्हणजे बरेचं म्हणजे हालाके तुमचे झाले आहेत नां हांल
हं आणि आंता पणं म्हणजे डॉक्टर सुद्धां म्हणतांत की तूं कायं माणूंस आहे कां कायं अे चोवीस तांस परी त्रांस इतकां त्रांस देतांत आम्हांला कायं सांगू तुलां म्हटल्यां आणि तूं दुसऱ्यां दिवशी उठतेय तुझं तूं करायंला बघते कायं माणूंस आहे कां कायं तूं
हो खरंच नां
पणं ते कसं होतं नां सगळ्यांत जबाबदारया अंगावरती असतांत नांव मंग असं वाटतं की ते दुःख नं कधीपर्यंत धरूंन बसायचं
धरूंन बसायचं हो नाहीं ज्यांच्या अंगा जबाबदारी असते म्हणजे परिस्थितीची जाणीव असतें नां ते नाहीं पडूंन राहीत
हो नां पणं आंता असं वाटतंय कि त्यांना सांगावं मी अजूंन महिनाभर कांहीं येतं नाहीं ठेवायचं तरं ठेवां कामाला नाहीं तरं कायं करायचं ते करां
हांल आहे आपल्यां नंतर मुलांना कोणी नसते पहिली गोष्ट म्हणजे मंग एवढाच त्रासं करूंन कायं करण्यात म्हणजे कां गरजं आहे कां असं मलां म्हणायचंय एकदां तुम्हीं कंवर झाल्यां की तुम्हीं करूं शकतात कंटिन्यू नां पणं तुमंची तब्येतंच साथ देतं नाहीं तरं उपयोग नाहीे नां हे करूंन जे स्वतः पणं आहेतं आणि कसं असेल सांगू घरांतली एक व्यक्ती आजारी असेल नां म्हणजे व्यक्ती आजारी असेल नां पूर्ण घरं शांत होते बघां तुम्हीं
हो त्यांतल्या त्यांत स्त्री आजांरी पडली मंग तरं कायं सगळं घराचं कल्यांणच आहे
हां तेचं म्हणते मी म्हणजे मेन कोणं असतें एक म्हणजे, घरातली एक तर आई. म्हणजे, लेडीजच असते.
करणारी जी स्त्रीय न. तर ती स्त्री आजारी पडली कि, सगळं घरच बस, हे होतं.
होय, होय, होय.
बघू आता तरी मी, श उद्या- परवा बोलणारचय, त्यांच्याशी की, नाही होतय मला.
हो, मग. काय तर. एवढं हाल नका करून घेऊ. हो. नाही तुम्ही, काय मुद्दाम तरी नाहीये करत. तुम्ही ट्राय केला. नाही अस नाहीेय. पण तबेतच तुमची साथ देत नसेल, तर मग न को, ना. त्याचा इफेक्ट दुसरा नको. काहीतरी व्हायला, लाग त्या म्हणजे त्याचा त्रास दुसरा काहीतरी बसायला नको.
नाही, मग तेच काल सांगितलं त्यांना. म्हटलं मला काय, होत नाही बाबा. मी एवढा वेळ म्हणजे, साडेचार पाच तास, वॉशरूम कंट्रोल करून, नाही बसू शकत म्हटलं. मग मी दुपारी पण घरी आले होते. मुलाला बोलवून घेतलं होतं, गाडी घेऊन. म्हटलं मला सो. घ्यायला पण ये आणि परत द जेवण वगैरे झाल्यावरती सोडव पण. मग त्याने - परत सोडवलं. आणि सा मग ते आता एकदा जाऊन आले, दोन वाजता. पण मग परत त्रास व्हायला लागला ना, पाच - सहा वाजता. त्याला परत बोलवलं. म्हटलं, आता मग आत्ता नको सोडू. मग मला घरी - ऑफिसला परत. फक्त मला घेऊन जा, घरी. मग ते, कंट्रोल करून- करून ना, त्या टाक्यांवरती खूप ताण पडलं.
ताण पडला. हो आणि ग वल्ले असल्यामुळे, ते त्रास जास्त व्हायला लागलाय, तुम्हाला.
हो आणि ते कस, कसं झालं ना की, जेव्हा सीझरियन डिलिव्हरी होते. ते फक्त पिशवीला टाके असतात. आजूबाजूला कुठे नसतात. हे आजूबाजुला चार ठिकाणी येत.
ते आय थिंक हो, नाही तर काय? नाही पण ना खरंच काळजी घ्या. सिरियसली. म्हणजे, नका हलगर्जीपणा करू.
हम्म.
नाही, मी बोलणारचय, त्यांच्याशी की, नाही होतय म्हणून. एवढा जीव काढून पण, जर मला जास्ती काही त्रास झाला, तर करता काय? म्हणजे आत्ता, एक महिना वाचवायला जायची मी. आणि पुढे चार महिने, घरी बसायला लागायचं.
लागा हा, बघा. तेच म्हणायचं. आणि मुळात म्हणजे, तुम्ही तेच म्हणताय ना. गरीब कोण नाहीेये. मग त्याच्यापेक्षा, म्हणजे न तुमच्या नंतर पण, मुलांचं बघायला पाहिजे ना, असं. हा. त्यामुळ, नका हे करू. हम्म. जितकं होईल तेवढं, रेस्ट करण्याचा प्रयत्न करा.
हम्म. बाकी तुमचं काय म्हणणंय. तुम्ही काय बोल, तुमचं काय चाललंय?
मी पण मजेत असते बघा. तुम्ही काय गोळ्या वगैरे घेतल्या का नाही, मग आता?
घेतल्यात, घेतल्यात. गोळ्या वगैरे घेतल्यात. चालूयत सगळ्या. म्हणजे तसं, पेन किलर वगैरे बंदय. हो पेनकिलर वगैरे बंदय. पण ते याच्यात चालू आहे कॅल्शियम वगैरेच्या दिलेल्या आहेत.
हा थोडे दिवस चालू करतील तुम्ही व्हेज या की नॉन व्हेज दोन्ही पण खाता
मी अंड खाते फक्त बाकी व ते कधी चिकन वगैरे नाही खाते.
नाही खाहीतय ओके.
मी पण मी नाही आहेे मी अंी पण नाही मटन पण नाही आहे मी म्हणजे फुल व्हेजिटेरियन आहे.
् म्हणजे मला असं. असं नाही की पूर्णच हे होतय माझी इच्छा झाली तर मी खाऊ पण शकते. पण माझी इच्छाच होत नाही खाण्याची असं.
हा हा ओके ओके म्हणजे आमच्या ह्याच्यात काहीतच नाही त्याच्यामुळ. हा नाही ठीक आहे मी एक मिनटं फोन कट करते आणि परत लावते मी तुम्हाला
हो चालेल.